हॅलो. हॅलो हा बोला की.
हॅलो.
हा बोला की. तु-तु म्हणना माझ हा हॅलो.
मला आवाज येतो तुमचा, तुम्हाला येतो मला आवाज?
हा येतो, माझा आवाज तुम्हाला येतो का?
हा-हा येतो.
हा-हा माझा नंबर तुम्हांना कोण दिलं?
म तुमचा नंबर ग्रुपवरून घेतला.
ग्रुप करून घेतला का? हा-हा-हा चाल तु-तुम्ही कुठे राहता?
मी अं नाशिकला राहते.
नाशिकला राहता का, मग तुम्हाला हे कुठून कळलं कार्य ॲ?
अ एक संस्था होती अनामिका फाउंडेशन नावाची अ त्याला मी जॉईंड होते, मला कळलं की असं-असं ऍप आहे तर म पहिल्यांदा केले टास्क? अ कथा-कथा गैरेचे.
हा-हा-हा
तर मग त्याचे हे झालं मग ते त्याच्यावरून मला अनुभव आला की हे लोक देतात बाबा अ काहीतरी आप फायनान्शी हेल्प होते या लोकांकडून त्यामुळे मी हाट हे इन्स्टॉल केलं आणि
ओके-ओके तुम्ही नाशिक मध्ये कुठे राहता?
इगतपुरी मध्ये.
इगतचुली का?
हा
हं-हं -हं
तुमचं नाव काय मॅम
माझं नाव फिजा आहे
ह
फिजा, फिजा.
चांगलं नाव आहे.
तुमचं काय आहे?
रुपाली आहे
हा हा मला वाटलं माझ फ्रेंड ने नंबर दिलाय काय का असं मला वाटलं.
कोणती मैत्रीण तुमची
अ रुपाली नावाची आहे मला वाटलं तिनं दिला
ह बरोबर तिच्याकडूनच घेतला होता मी नंबर.
रुपालीकडून येच घेतला होता ना तिला मी कॉल केलताना काल तर ती म्ह
चांगली बोलते वगैरे
हा हा तर तिने मला म्हणलेली ना की माझी मैत्रीिण आहे
हा ह त पण ग्रुप तुमही पण ग्रुप वूनच भेट लवद्या का
नाही, नाही, ती आमच्या पहिला ना घराजवळ राहत होती नंतर म अ असं त्यांनी ग्रुप माझ्या बहिणीचा कॉन्टॅक्ट केला त्यानंतर अशी ओळख आहे पण आता मग डिस्टन्स आम्ही वेगळीकडें शिफ्ट झाल्यावर जा हे झालत ना ते तर अस. आम्ही ओळ खत होतो.
हा मला तिने विचारलं होत की फोन केला होता ना कारण आमचं बोलणं होत असत ना
हा हा तुम्ही तीची फ्रेंड आहात का?
नाही हो मी ग्रुप वरच भेटलो म्हणजे त्यांनी म फोन केला होता तर म बोललं की कार्यासाठी आम्ही तुला फोन केला तर तू माझ्यासोबत बोलू शक तेव्हा मला समजलं की हो अरे बापरे या पण कार्यावर अवेलेबल आहेत मग मला तेव्हा टास्क माहित न्हता ना मग मला त्यांनी सांगितलं की असा असा टास्क आहे म्हणजे चांगला आहे करायला पाहिजे पण लोक पण खूप कमी, कमी, भेटातात ना लोक पण जास्त भेटत नाही माहिती का?
हा फोनवर फोनवर बोलायला फार कमी कमीजण तयार होतात ना
हा
त्यामुळ.
कमी जणच जाऊ दे, काय काय लोकांच ला विचित्र, विचित्र, अनुभव येतात बोलात तस नाही लोक काही
ह मग ते जरा हे होत फोन लावायला पण येत नाही
आणि माझा असा प्रॉब्लेम आहे की मी मला खूप बोलायला आवडत ना
हूं हूं! अ मला तुमची किती टास्क झाले
ते झाले कि तुमे किती झाले?
मी आता स्टार्टिंग केली म्हणजे आता
अरे बापरे मस्त चांगल हाय मझ माझे दहा नऊ का दहा बाकी आहे
बाकी आहे ना मजे आता दहा काय हा दहा झाले
चांगलंय तुम्हाला जर एखाद्याने कॉल केला ना तो कॉल उचलला ना तुम्हाला त्याचे पण तुम्हाला पैसे भेटून जातात
कॉल उचलला की
हा त्याचे पण पैसे भेटून जातात तुम्हाला म्हणजे मला तरी भेटले होते काल मला त्या लोकांनी दोनशे रुपये पाठवले होते ना
म्हणजे मला मला नाही कळ कुणाचा कॉल म्हणता तुम्ही
आता तुम्ही कार्यावर एखाद्याचा कॉल उचलला
हा म्हणजे टास्क कम्प्लीट झाल्या वर होय
ही आता समजा मा मी तुमचा कॉल उचचाललाय ना तुम्ही मला कार्यावर कॉल केलाय ना
हम्म
तुम्ही मी तुम त तुम्ही माझा कॉल उचला. तर तुम्हाला पैसे भेटेल.
हा म्हणजे असं बोलल कंपल्सरी नई का?
नाय आहे ना कंपल्सरी अ सहा पाच सहा मिनटं बोलल्या तरी चालत.
नाही नाही म मला अस कळल की करेक्ट दहा मिनिटाच्या दहा मिनिटपर्यंतच बोलायचं आहे, जर तुम्ही दहा मिनटं नाही बोलल ना तर तुमचं पेमेंट असं एवढं येणार नाही अस मला कळल. तर तुम्ही
तेवढ मला माहत नाही पण मला मला ते मॅडम बोलल्या एका मॅडमला मी फोन केला होता. क कार्याच्याच होत्या त्या पण तर मी त्यांना काय विच विचारल की मॅडम दहा मिनट बोलण कंपल्सरी आहे का? तर त्या मला बोलले की एवढं काही कंपल्सरी वगैरे नाहीये पण अ म्हणजे बोलणं म्हण म्हणजे किती मिनंट? ब म्ह त्या बोलल्या की सहा सात मिनट पण बोलल्या तरी काही नाही पण अस व्यवस्थित पाहिजे म्हटले हा व्यवस्थित पाहिजे.
हा तेच ना म आपल थोड ऐकू जातं ऐकू जात नाही त्यामुळ दहा मिनिट बोलायचा आणि हा हा त्यामुळेच की त्यातच दोन तीन मिनिट जातात. तुम्ही ते काय बोललाल अ? कि कॉल उचलल्यावर पैसे मिळतात हे मला काही कळल नाही हो
आता समजा मी तुम्हाला कॉल केला ना
हा
फोन उचला ना त्याचा जो असेल तो पेमेंट तुम्हाला भेटेल असा
हा हा हा तस आहे व ते
हम् तस पण आहे, तस आहे परत तुम्ही मला हेल्प करता ना कदाचित
पैसे पण नाही आले तुमना आतापर्यंत किती आलय? हम
हम् तुम्ही कधीपासून टास्क करता हे कार्य करताय?
मी आता परवापसून करते.
जालय की नाही? थोड पाहण,
हा थोडे फार आले
किती?
शंभरच्या आतच आले.
अच्छा म्हणजे तुम्ही लोकांचे कॉल उचलले असेल ना तेच आले असतील कदाचित कारण तुम्हाला डायरेक्टली हा या या टास्क पासून सुरुवात झाली ना??
हा
मग त्यामुळे तुम्ही लोकांचे कॉल उचलले असतील ना तेच पैसे आले असतील तुम्हाला.
नाही नाही मी मी पण लोकल ना कॉल केलाता की आता माझे दहा दहा कॉल मी केलेन
अच्छा हा मग त्याचे दोनशे वगैरे काय तर शंभर दोनशे असेल कायतरी अस
तुम्हाला असं किती मिळालंय टोटल?
दोनशे एक्याण्णव.
हा, हा, हा,
हा.
म्हणजे खूपच कमी आले सोडा.
काय नाही हो होऊन जाईल हळूहळू तुम्ही पहिल्याच आहात. ना अजून तुम्ही किती किती मिनिटं बोलतात लोकांसोबत.
मी ते आता रुपाली सोबत वगैरे ना बारा मिनट बोलले बारा मिनिट झाले ना तर कॉल ॲटोमॅटिक.
नाही बारा नाही दहाच मिन टक. दहा च मिनट बोलाय शक्यतो जर महणजे. म्हणजे आता तुम्हाला ए एखा ती मुलगी पॉजिसिव्ह वाटली तर.
हा ते आता काय झालं ते काय. तिनं का म्हणली बारा मिनिटानंतर ऑटोमॅटिक कट होत त्यामुळ ते तस हॅलो.
हा कट होतो ना ऑटोमॅटिक कट होत पण मला इकडे दहा मिनिट आणि अठ्ठावीस सेकंड दाखवत कधी कधी अकरा पण नाही हो आता नाही दाखवत.
ह
हॅलो.
हा काय म्हणलं तुम्ही.
पद
आता आठ मिनि आता आठ मिनिट. झालीत.
हा आता श आठच मिनिट झाले ना.
हा.
असं काय नाही कधी कधी कॉल कटवतो कधी कधी करावा लागतो कट.
हो. कधी कधी ऑटोमॅटिक कटच होतो.
हम्म.
हम्म.
असं होत.
मग आणि
अजून काय नाही नव् तुम्ही सांगा मझा श शिक्षण झालं ग्रॅज्युएशन.
कुठल्या साईटमधून.
अ मरा आर्ट साइट
आर्ट्स मधून का हा हा ह.
हम्म. तुमचं काय तुम्ही काय करता.
माझं.. मी घरीच असते माझं ग्रॅज्युएशन कंप्लीट झालं कॉमर्स मधून. हम.
काॅमर्स मधून झालं का.
हा.
चांगलंय मग पुढे काय करायचं ठरवलंय तुम्ही.
काय एम बी ए करणार होतो व अजून काय. नाही. करायचंय तुम्ही पुढं शिकत शिकता का.
नाही पुढे मी जॉब वगैरे साठी प्रयत्न करते आहे.
हा हा मॅरिड आहात का अनमॅरिड आहात.
अनमॅरेड. बापरे अनमॅरेड आहे. आ अ.. तुम्ही काय करता म्हणजे? ते अ स्पर्धा परीक्षाचे अभ्यास वगैरे करत असाल ना.
नाही मी पण असं जॉब वगैरेच बघतोय.
तुम्हाला वर्क फ्रॉम होम एखादा नाही मिळाला का चांगला?
नाही नाही वर्क फ्रॉम होम आहेत भरपूर पण तिथं जावंच लागत ना. रिकामा ऑडिओ एक दोन दिवसासाठी तिथं जावंच लागत त्यांच्या ऑफिसला त्यामुळं जरा हे आहे.
अवघड आहे हो खूप जाऊ दे आजकाल..
आजकाल खूप हे आहे. हायरिंग साठी तिथं जावंच लागतं.
हा.
हम्म.
अ ह खूप उघड आहे यार तुम्ही मॅरिड आहे कि अनमॅरिड आहे?
मॅरेड आहे मी.
अच्छा मॅरेड आहे का?
हा.
हम मग.
रिकामा ऑडिओ मग. हॅलो. हॅलो हॅलो. हॅलो.